हॅलो हा माझी व्हॉइस येते तुला
हो हो येतंय आ
हा तर तू मला विचारत होतीस ना कि ग्रॅज्युएशन रिलेटेड तुला एक्झाम्स कोणते कोणते पाहिजेत?
हो ऍक्च्युली ना माझ त आता जस्टच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. मग थोडं स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त भर द्यायची असं माझे फादर म्हणजे डॅडी बोलले होते. म त्याबद्दल थोडी मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती म्हणजे कसे पेपर अस त्यात काय कराव लागते त्यासाठी स्टडी किती वेळ करायचं आहे, डॉक्युमेंट्स वगैरेची सगळी मला माहिती हवी होती तू देऊ दे अ मला देशील का?
हा देते ना अ तुल तुला म्हणजे आता तुझं ग्रॅज्युएशन झाले म्हटलंवर तुला खूपच ऑपॉर्च्युनिटी आहेत, कारण की ग्रॅज्युएशन वाल्यांना जस्टच गव्हर्मेंट पोस्ट निघालेत खूप सारे. जसं की टीसी आहे टी इ इ आहे
ओके अ टीसीचा लाँग फॉर्म काय तो
टिकीट कलेक्टर
ओके
तिकीट कलेक्टर आहे. टीई हा रेल्वे भरती परत टीई आहे. अ टिकीट एक्झामीनर
खे म्हणजे यासाठी कोणती परीक्षा द्यावी लाग नाही नाही तू क्लिअर कर म्हणजे मला मला डाऊट असतील ते मी तुला लास्टला विचारते.
ह परत फूड इन्पेक्टर म्हणून आहे. एक्झाम त्यात पण तू अप्लाय करू शकते. त्यात कस जूनियर असिस्टंट ची पोस्ट निघालेली आहे. त त्यासाठी तू अप्लाय करू शकतेस. परत अजून अ सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर ऐकलीच असशील तू आय अंगणवाडीत
हा अंगणवाडी हा शब्द ऐक आपला सुपरवायझर हा
अंगणवाडी सुपरवायझर मध्ये पण पोस्ट निघालीये ग्रॅ्ज्यूएन्स ग्रॅज्युएट लोकांसाठी.
ओके म्हणजे त्यामध्ये काय कराय लागतं म्हणजे काय एज्युकेशन काय आहे त्यासाठी काय म्हणजे अ फॉर्म वगैरे
पास असलीस ना तरी तू तो फॉर्म भरू शकतेस पण टेन-टुवेल् पास वाल्यांसाठी वेगळ्या पोस्ट आहेत आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी वेगळ्या पोस्ट आहेत.
ओके म ते अ अंगणवाडी अ सुपर अ वायझर असं बोललीस ना तू त्यासाठी म्हणजे कोणता फॉर्म भरायला लागेल कोणती म्हणजे वेबसाईट असेल किंवा
अंगणवाडी आता तू कुठल्या पण सायबर कॅफेत गेलीस ना अ त त्यांना सांगायच की मला या गव्हर्मेंट एक्झामसाठी अप्लाय करायचा आहे तर ते लोक तुला सांगतात की असे असे डॉक्युमेंट लागतील जसे की तुझं आधारकार्ड पॅनकार्ड मधल कुठलं तरी लागेल अ त्याच्यानंतरन तुला लागणार तुझा एक आयडेंटीसाइज फोटो परत तुझं सिग्नेचर एक व्हाईट पेपर वर
हा म्हटल काही स्कॅन करतात का
हा ते लोक स्कॅन करतात आपले सिग्नेचर प्रॉपर जे आपण सगळीकडे आपलं सिग्नेचर दिलेलं असतं ना ते सेम सिग्नेचर तिथे द्यायचं आणि त्याच्यानंतर नास तर आपल्याला जर आपण शेड्यूलमध्ये असल तर टू फिफ्टी त्याची फी रेंज असते त्याच्यापेक्षा जास्त नसते शंभर किंवा टू फिफ्टी आणि ओपन मध्ये असलं तर आपल्याला फीज असते फाईव हंड्रेड टू एट हंड्रेडच्या रेंज मध्ये
ओके त्यासाठी काही पेपर्स वगैरे द्यावे लागतात
हा त्यासाठी आपल्याला सीबीटीए हा पेपर असत कंम्प्युटर बेस टेस्ट एक्झाम असते आपली शंभर मार्काची त्यात एमसीक्यू टाईप क्वेशन विचारले जातात
ओके जस की फॉर एक्झाम्पल म्हणजे एक एक्झाम्पल क्वेशन म्हणजे कसे का कसल्या टाईपमध्ये म्हणजे ते बुक्समध्ये असतात किंवा जनरल नॉलेज
हा जनरल नॉलेज वर अस तर जनरल अवेअरनेस हा एक सब्जेक्ट असतो परत रीजनिंग आणि मॅथेमॅटिक्स टेन ट्वेल्थ बेसिक मॅथेमॅटिक्स असतं त्यात आणि जर आपण ग्रॅज्युएट असल तर ग्रॅज्युएट लेवलचे थोडेशे क्वेश्चनस असतात मॅथेमॅटिक्स रिलेटेड बाकी कुठल नाही
अजून काही म्हणजे असे आता जेणेकरून तू मला माहिती सांगू शकशील म्हणजे मी त्यात अप्लाय करून म्हणजे मला ग्रॅज्युएशनला अगदी छान मार्क्स आहेत म्हणजे मला अप्लाय करायला बरं पडेल
हा जर तुला सेव्हन्टी फाइव्ह अबो असले किंवा असं काही नाही की बाबा जास्तच पर्सेंटेज हवे पासिंग मार्क जरी असले तरी तू अप्लाय करू शकतेस असं आहे ते आणि तू तुझा जर एकदम चांगले मार्क आहेत तर ना तू कोणत्याला अप्लाय कर माहिती का टीईई अप्लाय कर तिकीट एक्झामिनर साठी कारण ती अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे त्या थ्रू ना तू इन्कम टॅक्स ऑफिसर पण होऊ शकतेस कारण की त्यात की नाही आतल्या आत पेपर होतात आता समज तू टीईईच एक्झाम दिलीस आणि तू क्रॅक केलीस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर तुला आत्ता कॉम्प कॉम्पिटिशन असतय, स्टार्टिंग ला खूप मुलांसोबत की बाबा होईल की नाही होईल, आपल्याला माहित नसते कारण की खूप कॉम्पिटिशन असते. तर एकदा जरी तू क्रॅक केलीस आणि आज शिरलीस तर, तुला नेक्स्ट हेच्यात फक्त तेवढ्याच मोजक्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते, आणि आपल्याला कॉन्फिडन्स असतोय जर आपण एवढ्या लोकांना क्रॅक केलय तर इथे पण क्रॅक करूच.
ओके म्हणजे, त्यात बेसिक किती म्हणजें कि ती लेव्हलस असतात, म्हणजे एक लेव्हल मध्ये आपण पार होऊ शकत नाही.
आता बघ, तुला जर कॉन्फिडन्स असेल की तू क्रॅक करू शकतेस तर तू फर्स्ट अटेम्पट मध्येच क्रॅक करशील. कारण, की टायटल एकदम सोप्पा असतो आपल्याला जास्त अ म्हणजे भर द्यायला लागत नाही स्टडीवर. फक्त अ लक्ष चढायचं फोकस फक्त तीन विषयानवरच फोकस दिलीस तर तू फर्स्ट अटेमं मध्येच काढशील गॅरंटी
ये मग फिजिकल काही असू शकते का म्हणजे फिजिक
हो हो फिजिकल असतंय, आपल्याला सीबी टी झाली, की एक आपल फिजिकल टेस्ट असतय.
हुं त्यामध्ये काय काय असतय फिजिकल मध्ये म्हणजे रनिंग वगैरे असतय का.
हो रनिंग असतय, आपल्याला ट्वेंटी किलोजच पोत उचलून रनिंग करायची असते.
ओ के!
वीस किलोच पोतं मुलींसाठी आहे आणि पस्तीस किलोच पोतं मुलांसाठी आणि मुलांना टाइमिंग आहे अ कायतरी तीन मिनटं समथिंग सेकंड्स आहेत आणि मुलींना आहे चार मिनिट चौपन्न सेकंद हे मुली च टायमिंग आहे तेच्या आतल्या आत आपल्याला कव्हर करायचं असतं ते हंड्रेड मीटर रनिंग. तेच्या नंतर आपलं हंड थाउजंड का फाइव्ह हंड्रेड मीटर आणि एक रनिंग ची टेस्ट असते त्याच्यात आपल्याला टाइमिंग असतं, फाईव्ह मिनिट्स फोर्टी फाइव्ह सेकंड् तेच्या आत आपल्याला कव्हर करायचं असतं.
ओके!
त्याच्यानंतर हे झालं आपलं फिजिकलच, नंतर त्याला आप त्यांना आपलेल्याला मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं असतं की आपण फिजिकली फिट आहोत, आपलेल कोणतं ऑपरेशन झालेलं नाहीये आप पण न मेंटलीस स्टेबल आहोत, आपण ड्युटी अटेंड करू शक तो आपल्यात तेवढी स्ट्रेंथ आहे की नाईट डे आपण ड्युटी करू शकतो शक्यतो म्हणजे मुलींना देत नाहीत नाईट शिफ्ट पण कधी तर ॲडजस्टमेंट लागली तर करावं लागतं ऍडजेस्ट आपल्याला पण त्यांच्या नुसार.
बर!
डे शिफ्ट, आपली आठ. तासाची असती आ नी नाईट शिफ्ट, आपली पाच तासाची असते.
ओके
अजून काय, तुला माहिती अजून काय सांगू
अ अजून म्हणजे, मला ना म्हणजे आता तू मला टीईई ची इन्फॉर्मेशन दिलीस की त्यात पण फिजिकल असू शक त आणि म्हणजे, लयकी पण क्रॅक केल्यानंतर, खूप छान प्रकारे दिली त्यासाठी म्हणजे बुक्स कोणती युज करायला लागेल, आणि कमीत कमी किती तास म्हणजे, जास्तीत जास्त किंवा कमीत तुम्ही किती?
हे बघ तू दिवसातन फक्त, दिवसातून फक्त फक्त तू सहा तास जरी अभ्यास केलीस ना मी म्हणत नाही तु चोवीस तास पुस्तक घेऊन बस, कर. हे काय एम पी एस सी, यू पी एस सी एवढे हार्ड नसतात पेपर. की आज फक्त आपल्यालाच आणि लॉजिक लावूनच पेपर सोडवायचे असतय जेवढं चांगलं तुझं लॉजिक तेवढा सोपा पेपर.
ओके आणि जे आपण पेपर देणार आहे ते एम सी क्यू टाईप असतात का म्हणजे एक्सप्लेन कराय
नाई-नाई एक्सप्लेन नाही आहे. एन सी क्यू, एम सी क्यू, फक्त एम सी क्यू फक्त पण ते एम सी क्यू सोडवावे लागतात. मेन टास असते. आपल्याला रिटर्न मध्ये काय आपण थेरी कशी पण एक्सप्लेन करू शकतोय. बरोबर पण तस आपण मॅसेंच सेम करू शकत नाही.
हो बरोबर अगदी बरोबर
लागते इथं पण तूस प्रकार ये इथे आपल्याला सायन्सला तेण आपण थेरी पार्ट लगेच सोडवू शकतोये पण मॅथ्स आणि रिजनींग इथं आपल्याला एक्सपेन करायलाच लागतील की आपण उत्तर कस काढलं.
ओके म्हणजे बुद्धीचा वापर देखील करावा ला तू आ आणि पेपराचा टाइमिंग वगैरे काय असतं
आता हा बघ टीसी साठी जो पेपर असतो ना त्याला नव्वद मिनिटाच टायमिंग असत. आणि टीईचा जो पेपर असते तेला पण णव्वद मिनटाचच टायमिंग असत पण टीसी च्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असं. निगेटिव्ह मार्किंग असतय. वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग अस म्हणजे जर तुझे तीन प्रश्न चुकले ते तुझा एक मार्क कट होणार पण तसच टी ई ला नसतय. टी ई ला झिरो पॉईंट ट्वेंटी फाईच मार्क असते म्हणजे समज तुझच हा मी जर समज तुझ आता आ इकडं कसं मी बोलले वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकले तर एक मार्क कट होणार हा पण इकडे तसं होत नाही. टीईला तस होत नाही. टीईला एक प्रश्न चुकला तर तुझे ते एक प्रश्ना मधले झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स कट.
ओके आणि टीसी ला देखील फिजिकल असतं.
कस झालय माहितीये काय सगळ्याच फिजिकल का काढले कारण की का होते काय काय लोकांच समज छोटे मोठे ऑपरेशन झालेले असतात म त्यांना जर पुढे जाऊन काय त्रास झालात. तर ते लोकांना चेंज करता येत नाही ना.
हा
कारण की त्यांनी ते कष्टान मिळवलेले असतय. पास केलेली असत्या एक्झाम दिवसरात्र मेहनत केलेली असत्या. म्हनून पहिलाच फिजिकल फिटनेस च ते लोक चेक करतात की बाबा हां हा माणूस फिट आहे का आपण ह्याच्यावर वर्क लोड देऊ शकतो का रिस्पॉन्सिबिलिटी टाकू शकतो का म्हणून ते लोक आपल्याला सांगतात कि हां बाबा हे चेक करा फिजिकली फिट आहे का नाही आहे का. ते त्यांचे रूल्स आहेत काही काही मध्ये जर पहिला फिजिकल चालू केलय आता आणि मग रिटर्न एक्झाम चालू केले.
ओके म्हणजे खूप छान म्हणजे माहिती दिलीस तू. मी म्हणजे मला अ एक छान म्हंजे अस एक्सप्लेन केलस. मी नक्कीच तुझी हेल्प घेइन पुढे जर मला मदत लागली म्हणजे हेल्प लागली तर मी तुला नक्की कॉल करेन. काय अजून डाऊट असतील तर तु मला क्लिअर कर.
हो तुला कशा बाबतीत जरी पाहिजेल असेल माझ्याकडून तर तू मला बिन्धास्त कॉल कर मी तुला सांगेन नक
ओके हां हां चालेल.
चालेल चालेल ठ्यु?
हां हां ठेव.